हो, नमस्ते नमस्ते.
हम्म, बोला ना काय करताय?
काही नाही बसलोय निवांत.
हो का, जेवण वगैरे झालं?
हो हो, झालं झालं झालं तुमचं?
हो, माझं पण झालं.
हम्म, काय बणवलं होत आज जेवणात स्पेशल?
आज म्हणजे काल एकादशी होती, उपवास होता, मम्मीचा म्हणून आज ब रणबट्टी बनवलंय.
हा हा.
गावाकडे ना जास् हो गावाकडे तेच खातसा छान पण लागते ती वरणबट्टी. वांग्याची ह वांग्याची भाजी अजून खूप चांगले म्हणजे खूप माझं तोंडात पाणी येतय अजून. खाल्लं तरी पण, वांग्याची भाजी खूप छान लागते अजून, वरणबट
बनवण्याच्या पद्धती, मला जरा रेसिपी सांगा ना? वांग्याच्या भाजी चा रेसिपी कसा असतो, आज आपण सगळ रेसिपीनवरच बोलणार आहे त्या
हम्म, ठीक आहे. हा म्हणजे कोणा बद्दल म्हणजे, वरण बद्दल सांगू की वांग्याची भाजी?
वांग्याची भाजी, आता तुमच्याकडून रेसिपी ऐकते आणि मी पण संध्याकाळी ट्राय करते.
हो हो. वांग्याची भाजी मी तर नाही बनवते, म्हणजे बनवलंय मम्मीने बनवलंय छान बनव तरी पण मी सांगते तुम्हाला थोडक्यात.
हम्, बर बर.
भाजी म्हणजे मिरची घ्यायची मिरची अद्रक कोथंबीर, लसूण याचं पेस्ट करून घ्यायचं.
हो.
आणि वांग्याला आधी कापून, म्हणजे कापून ते तेलमध्ये हे करून घ्यायचं. तेला बप मध्ये बपून घ्यायचं तेला, त्याच्यात थोडीशी हळद आणि लूून टाकून द्यायचं. ते बप आपले कि म्हणजे ते काढून घ्यायचं एक बॉलमध्ये काढून घ्यायचं आणि नंतर ते पेस्ट आहे ना तिला त्यामध्ये हे करून टाकायचं भाजून घ्यायचं हा मग ती वांग्याची भाजी अजून त्याच्यात टाकायची मग बफू द्यायचं तिला अण चवीनुसार तर अजून नमक टाकून द्यायचं मध्ये खूप छान लागते आपल्याला म्हणजे त्याच्यात पाणी ऍड करायचं असेल तर पाणी पण टाकू शकतो आपण थोडस
आणि हे नाही करायचं मसाले वगैरे काहीच नाही टाकायच फक्त हे हिरवी मिरची ती तेवढी टाक
नाही अ.. नाही मीच म्हणजे मसाला पण टाक कायच ना मी ते विसरली हळद मसा साला म्हणजे वेगवेगळे प्रकारचे मसाले असतना आपल्याला जे टाकायचंय ते टाकून द्यायचं
हा मग त्याच्यासोबत खोबऱ्याच हे टाकायचं
शेंगदाणे शेंगदाणे टाकायची त्याच्यात
सांगील तुम्हाला जे आवडते ते तुम्ही जी बनवता ती रेसिपी सांगा ना मला एखादी
म्हणजे मी तुम्हाला पुरणपोळीची सांगू
अरे वा छान सांगा
हा ते पण खातात गावाकडे आता तेच चालू आहे आता पाऊस सुरु झाला म्हणून बंद के ले
हो हो हो
हम् तुम्हाला पण आवडते का पुरणपोळी
हो मग
हो सगळ्यांनाच आवडते आमरस एक वेळ असतो ते पण खायचं आता बंद झालंय बाबा ते म्हणजे कारण की खातात लोक का म्हणजे पाऊस चालू झाला ना म्हणून ते खराब खूप निघायला लागलेय आंबा
हो हो हो
त्याच्यामुळे हो ना तुम्हाला काय आवडत बनवायला जास्त काय बनवता तुमच्याकडे
आमच्याकडे जास्त काय आता रेग्यूलरचच आपलं हे असतं
काय
हम् डाळ भात भाजी पोळी
हो का आमच्याकडे म्हणजे गावाकडे ना जास्त मटण पण चालतो खूप ह
हा नाही आम्ही नॉनव्हेज नाही खात ना त्याच्यामुळे आम्ही ते बनवायच विषयच येत नाही
नाही गावाकडे खातात म्हण म्हणजे आमच्या घरात पण खातात पण मी नाही खात
हा हा हा हा
हा ते मटण वगैरे खूप फेमस आहे गावाकडे म्हणजे यात्रा येते ना तेव्हा पण कापता म्हणजे आमची यात्रा येते जानेवारी महिन्यात आमची देवी आहे ना मोती माता म.. म्हणजे मोतीमाता याडी सांगतात तिला त्याची हा त्याची यात्रा भरते आमची जानेवारी महिन्यात तो खूपच मोठा कार्यक्रम होतो इथ झोका वगैरे सगळे येत इकडे आणि ते बोकड्याचा कार्यक्रम करता मग
हा हा
कापायचं मग सगळे पाहुणे एकत्र येेतात तुमच्याकडे नाही होत का तस काय
अ कशाच म्हणताय तुम्ही
जत्रा जत्रा
हो आहे ना जत्रा होते ना आमच्याकडे गावाकडे देवीची जत्रा असते पण मग असं बोकड वगैरे आमच्या कडे मालेगाव
हो का आमच्याकडे तेच चालू आहे म्हणजे यात्रा झाली की बोकड्या कापायच कार्यक्रम म्हणजे ती जुनी प्रथा आहे आमच्याकडे
ह
हो जुनी प्रथा चालूय आज आतापर्यंत चालूच आहे ही प्रथा कधी बंद होईल काय नाही
ह
सांगताच येत नाही
नाही पण एक नाही का देवाच्या नावाने आपण एक जिवंत जिव घेतो असं वाटत
हा मग म्हणूनच सांगते मी ती प्रथा बंद व्हायला पाहिजे म्हणून म्हणजे आपल्या आपल्या चविसाठी आपण कोणाचा तरी जीव घेतोय आणि तिला आपण एकदम हौऊस म्हणून खातोय हे नाही व्हायला म्हणजे हे नको व्हायला पाहिजे हे बंद झाला झाला पाहिजे ना
बरोबर आहे बरोबर
पण लोक सांगता की आपण थोडी काढलय आता आता
नाही पुर्वी पण बघायला गेलं तस ते पूर्वीपासूनच त्याला
हम्म आधीच ते बंद नाही केले तर आपण कस ह लोक घाबरताना पण घाबरता कि आपण बंद केलं तर काय होऊन जाईल असं म्हणून ते काय बंद करत नाही ती प्रथा चालूच आहे आधीच लोक नाही केले तर आपण कशाला करू असं लोक लोकांचं म्हणणं आता
लोक म्हणजे या सांगलं की आपल्याला नको त्याच्या
बर हो
पूर्वी पाासून चालूत आलेली ती आपली परंपरा आहे म्हणजे परंपरा
हा
लोक खूप परंपरेला टिकून आहेत लोक पण परंपरेवर शिकलेले आहेत असं
हा ते पण आहे म्हणजे आता एकच गावाकडे नाही म्हणजे सगळी गावाकडे तेच चालू आहे
हम्
हुपरी गाव
यात्रा असली की बोकड कापणे काही देवीला पण करतात
म्हणजे तुमच्याकडे काय काय कार्यक्रम होता अजून काय
यात्रा कोणत्या देवाची करते
मोतीमाता मोतीमाता म्हणजे देवी
हा हा
तिची यात्रा भरते
अरे वा चांग आहे मग तर
हो खूपच मोठे भरते बाबा
आमच्या गावात आहे ना तिथे म्हणजे माझ्या माया सांगते मी तिथ अ वर्षातील तीन यात्रा होत एक जनार्दन स्वामींची
हो
आणि दुसरी जे असते ते कुल स्वामिनी असते अ तुळजाभवानीची
हो का
आणि तिसरी यात्रा गावाची पूर्ण गावाची असते ती खंडेराव महाराजांची असते
हो आता इथ आमच्या जवळ भडगाव आहे म्हणजे भडगावला पण शनी देेवाची यात्रा भरते तिथ तिथं पण जातो आम्ही तिथं पण मोठे मोठे भरतात
हम्म हम्म
आताच जनरेशन ेे फिरून घ्यायचं कधी काय होऊन जाईल सांगताच येत नाही
रिकाम आणि जे मटन वगैरे खात ना ते काय म्हणत माहिती आहे का पूर्वपासून म्हणजे चालू आलेली अ आपण परंपरा जगतोय नाही का आणि जे नाही खात म त्यां असं वाटत की हे काय उगच रिकामे चांगलं याच जीव घेता मग खाता
हा आता आताचे लोक थोडी काढले ते म्हणजे पहिले पाासूनच जुनने लोकांकडूनच चाललेय ती परंपरा
हो
बंद म त्यांच सांगणं आहे की आपण कसं बंद करू शकतो
मग तेच ना
देव थोडे सांगतो कि बोकडे कापा कि मी तुम्हाला प्रसन्न करेल तुम्हाला हे देईल ते देईल देव नाही सांगत ना हे लोकच काढले सगळे हे परंपरा
ह
आवाज अडकतोय तुमचं
ठी
आवाज अडकतोय येतय
परंपरा पाहि अस आवाज आटकतोय ह
आवाज अडकतोय तुमचा आवाज नाही आहेत
आता येतोय का ताई
तोय आता
म्हंटलं आता माळघरी असं म्हणतील का कि आपण रोढी परंपरा कस एखाद्या जीव घेऊनच आपण ती रूढी परंपरा जपली पाहिजे अस
हो ते नाही बोलणार ना असं
हम्म रिकाम
सगळे गाव गावाकडे वेगवेगळे म्हणजे प्रकारचे वेगवेगळे सण साजरा करत करता
हो
मर
ह
वेगळी वेगळी म्हणजे प्रकारचे म्हणजे वेगवेगळी प्रथा असते गावाात कडे
नक्कीच नक्कीच.
मग आपण काय करू शकतो आता. हा चालेल, तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं मला.